हॅलो हा हा आला आला
हम् हम तुमचं म्हणार कुठे
उगाऊ मी फडजवळच
हा का
हा मला ते त शिरसगाव शिरसगाव म्हणायचे मला वाटायची इकडच पिंपळगाव जवळ
अ नाही नाही इकड त्रंबाकच्या पुढच
नाही काय कधी माहितच नाही नाही त्या भागात कध गेले नाही ना हा म मला वाटयचं तेच क शिरस गाव काढ म्हणायची बा इकडच शिरस गाव आहे मग काकू मगवाले तर काकूम नाही आहे ग इकडं पण अक्षरच गाय म्हणे ति मरतीिकडचं आहे म्हणे
नाही नाही इकडचाशचा
हम्म हम्म त्यालाणीच काय ना उ ठेवले ग
तिचं सानू म्हून द तिला घरीस्त रेकॉर्ड ला माधवी ना
ह का
हा
बण छान नाव ठेवली पण
ह रष बाप्पा दृ्यापा
हा ह ह बरं आहे ना पण छान नाव आहे
हम्
हम त्या काल तरलाय बारी बाई त्या पप्पा चनंदतापुरीच्या माग लागली ती म्हटलं का करय रिपोरा आता शाळे जाण्यासाठी
हा ति तिला सुखंडी देऊन मणून जात ते
ह
त्यांनाचाल काढत होती मग
नंतर निलित काव
हा नंतर मच मणा
हा तेच ना ऐ का तेच पाहिलं मी वरून म्हटलं बाई किती रड राॉहिली पोर बाहिले का म्हटलं माग राहिली तर बहिणीच्या
त्यांच्या बरोबर गेली का मग ती माझच उतरून द्याच्या घरी हा जाय जायला लागली का मग त्याव नाक कर ना ना आता ना ते दिदीच्या
हा तर त काय आता पणऐलं इथलं एक दीड तास बस गेच मरी काढून मल
हा मू तेच ना त्याच्या म
आता किती या कर्षच होून गेली ना
नाही आता दिवाळी तीन वर्षाची होईल ती
हा का
हा
नम का पुढच्या वर्षी बसून तुला शळेत पाठावाच लागणार आहे त्याच ना
जात जात दोघी बहिणी